हा.
हा. हाय
हाय
अच्छा! तुम्ही पण आ वर
हा. माझ्या मुलग्यांच. ते हे केलं सांगितलं मला तो करतोय ना हे हा मग त्यांना ऍड केलं होत हा हा. मग हा. मी म्हंटलं होतं त्याला मावशीला वगैरे करूया, तर नको म्हटला लगेच थांब म्हटला. ती करते ना रोज फोन मला म्हणताना मग म्हटलं हा
आज ओपन केलंय का तुम्ही? हॅलो!
नाही दोन चार दिवस होऊन गेले असतील. हा. दोन चार दिवस होऊन गेले. असतील. हा. त्यानंतर हा पुन्हा काय कॉल करायला मिळालं अस
ओके ओके चालेल. काय बोल काय तुमच्या
अ
तुमच्या मुलाने
बर. हा. त्याला मित्रानं सांगितलं.
अ म्हटलं बघ बाबा काय म्हणजे योग्य आहे का काय? आपल्याला काय माहित नाही म्हटलं. काय आहे कसं कसं काय काय असतात सगळ्या गोष्टी म्हंटलं
हो हो हल्लीच
तसं काय नाही. फक्त शुद्ध मराठी हा शुद्ध मराठी बोलायचंय. एवढंच म्हंटला तो. भीती वाटते नाही आता असं काय म्हंटलं की.
फ्रॉड वगैरे होतात तेच ना, म्हणूनच नाही पण माझ्या फ्रेंडे पण केलं ना. तिनेच सजेशन दिलं मला ह्याचा तर तिला पैसे पण आले त्याचे. नाही नाही. काहीच नाही तिला पैसे पेमेंट पण लगेच झाल. आठ दिवसामध्ये तिचे एकशे ऐंशी मिनिट कम्पि झाल्यानंतर तिच मग पेमेंट पण आला हा पेमेंट आला, हाफ पेमेंट यायच बाकी आहे. जशे ते टास्क जे असतात रेकॉर्डिंग आता आपण बोलतोय ते अ ते त्यांनी हे केलं ना, की चेक केल्यानंतर नंतर मग ते तशे पेमेंट सॉर्ट आऊट करतात. अ त्यामुळे मग काय नाही. मग तेच आमचा पण ग्रुप केलेला पाच जणींचा ऍक्च्युली पण त्यांचा नेटवर्क इश्यू वगैरे होता त्यामुळे तर तिनिच सरांशी बोलून लिस्ट पण पाठवली तर त्याच्यामध्ये तुमचा नंबर भेटला म्हटलं बघूया आज तर असेल तर होऊन जाईल. अस त्यामुळे
मला कसं हाऊस वाईफ आहे मी काही जास्त म्हणजे बाहेरचं एवढं काही जास्त माहीत नाही आणि हे हल्ली म्हटलं असं काय. काय, काय, काय चाललेलं असतय त्यामुळे मी मुलग्याला पण आधी सारखं काही ना काहीतरी सांगत अस ते पवा म तूप पण घेतलंयसं म्हटलं बघ आधी काय आहे, कसं आहे सगळं. मित्रांने सांगितलंय म्हंटला त्याला पण आलेये थोडे, एकदा दोनदा पैसे.
हूं हूं!
म्हणून म्हटला, तसं काय नाही म्हटला. म्हणताना मग मला त्यांना हे केलं. त्याला आणि हा अजून मी केलेले नाही दुसरे मेंबर.
हा त्यांचा नंबर आहे का, मुलाचा नंबर आहे का? अच्छा हा तुमच्या यांच्यावरून करून दिलाय.
हा त्यांन मला बनून हे करून दिला. होय, तुम्ही काय करता?
अ मी आता अ. सध्या आता लागलेय जॉबला, म्हणजे माझी मुलगी छोटी आहे चार वर्षाची. अ हा तर तिच आता ज्युनियरला आहे ते. तर तिचं चार तासाच स्कूल असत. मग त्याच्यामध्ये मी आता ऑफिसला तीन दिवसच झाले आता, तर जायला लाग लीय हा तर म तिच्या टाईम नुसारच आहे. स म्हंटलं पार्ट टाइम काहीतरी पाहिजे, स मी हाऊस वाईफच होत ते हा म आता सध्या लागलीय. म्हंटलं बघू कस जमतय तसं म, म्हणजे दोन्ही पण कर ते इनक्लूड करणं काय हे कस. बर पडत घरी बसण्यापेक्षा अ. त्यामुळे आणि हे आधी नव्ह व्हतं माहिती हे काहीतरी एक वीक झालं, तिणी केलेलं फ्रेंडने. त ती बोलते पहिले मी बघते कसं आहे, नक्की पेमेंट वगैरे येतय की नाही, म्हटलं ठीक. ये ते सांग म तस असं ते दहा मिनट फक्त आपल्याला बोलायचंय आणि नंन तर मग तुम्ही परत मला कॉल करा, म्हणजे आपल्या दोघींच्या सेम होतील, म्हणजे तुमचे पण हावर्स. काउंट होतील, माझे पण हावर्स काउंट होतील, अस आणि आपला एक टॉपिक वर म्हणजे असं जेवणाच वगैरे असेल, किंवा ही भाजी जी वैगैरे काय रेसीपी असेल त्याच्यावर वैगरे बोलायचं किंवा कुठे घरचा वैगरे बाबतीत. काहीतरी असं, असं सगळं बोलायचं असतं. ते हा ते आपल्या कस सवय नस ते ना आता तुम्ही बोलता य नवीनच आहे त्या मुले म्हंटलं म सगळं सांगावं
सांगा वं बरोबर आहे की, बरोबर आहे, बरोबर. होय झालं की तुमचं?
हो आता आलो, तिलाच घेऊन, ऊन आल आणि
हा हा हा कोण होय कोणत्या शाळेत.
अ ती. प्रायमरीला आहे ती रॉकिडसं पण आहे ना मुंबई मध्ये तिथे आहे.
हां हां!
हा तर तिच आता हा हा तुम्ही कुठल्या?
तुम्ही मुंबईला असता.
नाही प्रॉपर मुंबई नाही पनवेल मुंबई पनवेल नवी मुंबई.
अच्छा आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो हो हो. हा येतय का कधी? कोल्हापूरमध्ये कोणी आहे?
अ नाही आम्ही कधी फिरायला वगैरे आलो होतो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. तेव्हा होते फेरी आता नाहीच बरेच वर्ष दोन तीन वर्ष. आताच आले आता चालय परत यायचं. मग तेव्हा हो तुही प्रॉपर म तिथेच राहता का मंदिर व आहे तिकडेच.
मंदिर आमच्या इथून एक दोन तीन किलोमीटर लांब पडते. आम्ही इकडं हॉकी स्टेडियमधून एरिया आहे. तिथ राहतो. संभाजीनगर एरिया माहित असेल.
हा आई.
हा हा हा तरी मंदिर आम्हाला. आम्हाला आहे जवळ तस गाडीवरून. वगैरे गेले की आम्ही लगेच एक सात आठ मिनिट लागत असतील. जायला फार वेळ लागत नाही.
अच्छा!
हय मंदिर हय जातोय आम्ही आणि खरेदीला वगैरे सगळं तिथंच शॉपिंगला वगैरे.
तो मार्केट तुमचा तोच मार्केट असेल ना कोल्हापूरचा.
होय होय होय सगळीकडे तिकड फिरायला काही घ्यायला. किंवा रंकाळ्यावर जाण्यासाठी पण तिथून आहे रोड. ह आम्ही राहतो इथून आहे जवळ रंकाळा.
अच्छा! मी ना अजून रंकाळा बघायला नाय गेली नाही मी फक्त शाहू महाराजांचं हे बघितले ते. पण ते पण लहान असताना तेव्हा घरचे गेले त्या टाइम मध्ये हा शाहु हा हा तिथे गेलेलो ते सगळं त्यांचं आहे ना. वाडा शाहू महाराजांचा तिथे गेलेलो हम्म हम्म. तिथे गेलेले मी तेवढं आठवत. तेव लहान होती तेव्हा तेव्हा अशी फॅमिली बरोबरच गेलेली हम् हम्.
अजून आहे सगळं आहे.
बरेच फिरण्यासारखं कोल्हापूरमध्ये आहे. नको मुंबईला येता का तुम्ही.
मुंबईला कल्याणमध्ये आत्या होती ना तेव्हा येत होतो आम्ही सारखं राहायला वगैरे. आता नाही आता त्यांनाच इकडे आणलं होतं कोल्हापुरात त्यांचे मिस्टर वारल्यानंतर. मग आता पाहणे वगैरे आहेत पण तसं येणं होत नाही. मुलगी आली होती परवा त्यांच्या पाहुण्यांचं लग्न होतं माझी मुलगी आली होती. त्यांच्या फॅमिली बरोबर. हम्म ती आली होती सगळी. हा एक हा मुलगीच लग्न झालंय आणि मुलगा आता इंजिनिअरिंग. नाही नाही ती इचलकरंजी मध्ये राहते. इचलकरंजीत राहते त्यांचे पाहुणे तिथे आले होती. ते दोन तीन दिवस होते.
हो का
हा
हम
आहेत सगळी खर असं जाणं वगैरे एवढं होत नाही.
हम्मम तेच ना जाणं येण खूप कमी होत. आता कधी फिरायला वगैरे गेल्यानंतरच मग होत सगळं आमचं पण तसच आहे आणि आताही छोटी आहे हिच शाळा वगैरे चालू झाल्यावर तर नाहीच कुठे होत.
होय होय त्यामुळ अवघड होते ना हम्म मग होय.
तिकडे पाऊस वगैरे पडतो का आता इकडे तो खूप पडतोय मुंबईला
चालू आहे आज दिवसभर चालू आहे काल चालू होता दिवसभर
हो ना हो इथे पण भरपूर आहे.
होय होय कोण कोण असत घरी
अ आम्ही खरं तर आमचं माझं सासर आम्ही बाहेर राहतो सिटीमध्ये ते आणि सासरी म सगळी जॉईंट फॅमिली आहे मोठी जाव वगैरे आहे. असे सगळे आहेत हो हो मोठी जाव आहे आणि ते आम्ही तिची जण असतो माझी मुलगी मिस्टर आणि मी असं त्यांच ऑफिस इथून जवळ पडतं ना त्यांना थोडंफार मग त्यामुळे आम्ही शिफ्ट झालो अस हम्म
पुण्यात जातो आहे आम्ही भाचा आहे माझा तर मुंबईला आता असं घरच्या सारखं असं कोण नाही आहे सगळ्या रिलेटिव्ह वगैरे लांब लांबचे वगैरे असे आहेत. त्यामुळं मुंबईत नाही. आधी आणि आत्या होती तिकड त्यामुळं तिकडचं सगळं फिरून बघून खरेदी करून झालंय. हो आता मुलगी आलेली तिन केली भरपूर खरेदी केली मुलगी आलेली आता तिन कपडे वगैरे भरपूर र शॉपिंग केली सगळं ती माझी बहीण सगळे मिळून आले होते.
अच्छा सगळे घेऊन गेले शॉप
भरपूर केली शॉपिंग होय आम्ही किती कितीतरी वेळाला ठरवतोय दिवाळीसाठी वगैरे शॉपिंग वगैरे करायला यायचं. पण ते जमतच नाही. कधीतरी यायचं आता
होत फिरायचं. प्लॅनिंग झालं कि म होत तेव्हा असं
ते बघितलंय सगळं त्यामुळं मग आता बरेच वर्ष झाली खरं नाहीच यायला
आता पुन्हा कधीतरी योग आला तरी याय
या ग नक्की या कॉल करा मला नक्की आल्यानंतर निदान तेवढी आठवण तरी राहील की आपण बाबा टास्क साठी बोललेलं पण हे झालं म्हणून ओळख झाली.
बरय. ओळख झाली बरोबर आहे होय होय होय तुम्ही कधी येताय मालक लक्ष्मीला म वर्षातून वगैरे येताय का
काय बोलताय
महालक्ष्मीला एक वर्षातून वगैरे येताय का कसं येताय म्हटलं
आता तर तेव्हा झाले म्हणजे चार पाच वर्ष झाले येऊन गेलेली पण आता परत अ असत ना असं कधीतरी येत मनात की जायला पाहिजे म्हणून ह तेव्हा ठीक आहे अ मी करते मग फोन थोड्या वेळाने
हां हां चालेल चालेल चालेल हां हां हां